येतोय का आवाज तेन काय चालू झाली सगळी काम.
नाही ग अजून कपडे आवरायचे बाकी
माझ्या कामाला वेळ आहे. झालेत तशी फक्त कपडे वाळत वगैरे घालायचे रा बाकी झाले.
तेच माझे सगळं झालंय फक्त आता पोळ्या केला, हे गेले, हयांना चहा पोळी आवडते. ते ते खाऊन गेले आणि पोळ्या पन झाल्या का पोरं पण गेले पोरांचा टिफिन झाला ते झालं आता नवीन पोळ्या केल्या तर फक्त भाजी बाकीय नीसू कपडे बाकीेत आता भाजी सासूबाई करतील तोपर्यंत मी कपडे धुवून घेतो.
किती पण काम केलं तरी काय ना काय तरी राहतच पण.
अगं ते कपडे धुवत नाही तेवढं त्याचा टाईम होऊन जाईल याण्याचा.
बापरे लगेच येतो.
हो हो बारा साडे बारा आता तर अकरा तर वाजले पण. अजून सासऱ्यांची आंघोळ बाकीय ते आंघोळ करायला कमी कमी अर्धा तास घेतील, म्हणजे तेवढ्या वेळात माझ कपडे राहतील.
आरे बापरे, प्रत्येकच्या सोयीनुसार करतात. ना काम काम आपल्याला पण वेळ हुन जातं. पटापट झाली ना काय वाटत नाही.
सकाळी ज सगळ्यांचं आवरून झालं ना नऊ साडे नऊ पर्यंत मग मला दहा साडे दहा पर्यंत आवरलं जात कपडे वगैरे पण मग हम्म. पण मग त्यांच उशीरा होत आंघोळा. मग बाकी सगळ्या गोष्टी न उशीर होतो ना. आणि काय होत एक कप्पडे, हा मग ते तेच होत. तर माझ्या मन सगळे कपडे मग एकत्र धुतले बरं एकदा शेवटी शेवटी एक जरी कपड राहिला ना तरी ज कंटाळा येतो. फक्त धुवायच.
नकोच काटत परत कारण आपण एकदा झाल क परत पुढची काहीतरी वेगळी काम अजून ऍडिशनल होतात मग हे परत राहून जातात त्याच्याच.
बस आता मग चहा पाणीच करता करता भांडी घासून झाले माझे नाष्ट्याचे त्याचे त्यावरून की चन क्लीन पुसून पासून किचन क्लीन करून आलेली.
माझं पण तसच होतंय. मी सकाळी आणि गेला ना एकदा म ह्याच पण पोरा म्हणजे जर त्यांनी नाही उठला तर मी पटपट सगळं किचन मधल भांडी वगैरे करून किचन वगर सगळंवरून घे ते आणि नंतर मग ह्याने जर त्याच्या आधी ऊटला असला तर पहिला त्यासच आवरते आणि झोपवलं की मग बाकी च पटापटा आवरून घेते.
आणि
म्हणजे असं प्रॉपर असं शेड्यूल नाहीये की काय पण जे समोर येईल ते पहिलं करावं लागतं.
मग तसच आहे माझं पण सेम. माझं पण नाय मग मला आहे ना कसं आहे माहिती आहे. काम सकाळी ती गेल्यानंतर लगीच मी पाच दहा मिनटं पडू म्हटलं तर नाही पडलं जात माझ्याकडून मग म्हटल नाही मग ते डोळ्यापुढे असं दिस त ना मग जाऊ दे.
कामं पडलेत काम पडलेत.
फक्त हॉल आणि किचनच राहतो तो झाडून घेते बाहेरची लॉबी वगैरे झाडून पुसून घेते. हॉल किचन झाडून पुसनू घेते रात्रीचे भांडे धुतलेले राहतात ते लावून द्यायचे तोपर्यंत. तोपर्यंत आपले आंघोळ वगैरे एवढ ह एवढे करुन झाले मग एक एक एक एक एक एक ऊठतात नऊ साडे नऊ ला मी जाऊ का तू जाऊ का तू जाऊ का मी जाऊ का चालत म.
कारण गडबड होतिया ना मग परत प्रत्येकाला परत कामाला हायत. हे ते उठटायचं टायमिंग त्यांच सेम झाल्यामुळ मग आवरायला परत सेम टाईम आणि आपण लवकर उठून काहीच उप योग नाही मग, बसावं लागतं त्यांचं होस्तो तोपर्यंत कारण काम कर शील, आता हे झालं समज घरात लावरून झालं तर नाश केल्याशिवाय पुढच काम होत नाही मग भांडी पडतात परत हे होत परत ते होत.
आणि मी ना आता नाष्ट्याचं बी फॅड ठेवलं नाही अगं काय होतं एक एक गोष्ट जर लांबत गेली ना तर नाष्टा बी एका प्रकारचा एक प्रकारचा नसतो कोणाला काय आवडतं त कोणाला काय आवडतं. त्यामुळ मग नकोच ते.
कारण मुलं असले की तसच होत आणि आधीचे लोकांना ना चपाती भाकरीच लाग लागते कधी कधी त्यांना ते नाष्टा म त्यांना ते नाष्टा वगैर परवडत नाही. हा का
तर असं ठरते ना स्वयंपाक झाला ना वाटल्यास साडे दहा अकरा वाजता स्वयंपाक घ्या आणि काय जेवण करायचे करून घ्या. नाष्ट्याचं काय होतं नाष्ट्यात जर हे नाष्टा करत नाही यांना ज पाहिजे कधी कधी गरम गरम तुपाच्या पोळ्या करायच्या चहा ठेवायचा.
हो हो हो याचं पण तसच आहे सकाळी नाष्टा आमचा तोच आहे सॅटर्डे संडे सुट्टी असली की काहीतरी वेगळा नाष्टा पोहे, उपीट किंवा इडली, डोसा होतो हा आम्ही दोघ पण दोघं पण चहा चपातीच खातो आम्हाला दोघांना पण आवड ते पण ते पटकन पण होऊन जात परत कुठे वेगळा नाष्टा करू आणि कस सकाळी परत डब्याला एक आहे आणि परत नाष्ट्याला वेगळं मग परत वेळ होणार कारण पावणे आठ जवळ साडे सात पावणे आठलं घर सोडायचं असतं.
अगं मी कधीच नाष्टा करत नाही मी याच कर त्याच कर त्याच कर असं करत करत बारा साडे बारा होऊन जातात तुला काय सांगू मी जेवण सुद्धा करत नाही बारा साडेबारा पर्यंत. खोटं वाटेल मी तोपर्यंत काहीच खात नाही रोजच आहे माझं हे. रोजचे.
कधीतरी माझं पण होत सोबत हो हातातच झालं, पगार याचं पण तसंच आहे. यांचा आवरूस तोपर्यंत हेना, त्यांचा डब्बा -बिबा भरून पाहिजे चहा, पोळी वगैरेच सगळं तिथं पाहिजे बाहेर, पाण्याचा ग्लास पाहिजे. परत अजून आपल आतमध्ये करा, परत ते बाहेर नेऊन द्या. जोपर्यंत बाहेर पडत नाहीत ना तोपर्यंत आपलं नुसती असं आतभायर -आतभायरच.
मग तुच उचालत ना हात? तर बाथरूम मधून निघाला निघाले हे कपडे कुठेय? ते दिलं का? लगेच झाल का? लगेच हात रूमाल द्यायचा जाता -जाता लगेच एक वस्तू राहिली हेडफोन म्हणजे हेडफोन रुमाल तुम्हाला ते पाकिट घड्याळ हे सगळं ठेव- ठेवाव लागत नाही ग बाई आपण किती तेनी आल्यावर तेनी समोर ठेवत नाही ना गम आल्यावर ते ठेवत नाही ना.
हम्म नाही
आणि तुझं समोर बी किती दिवस राहणारे अजून सहा महिने राहणारे.
आणि ते पोरग मोठं झाल्यावरती ते जाणार आहे पण सध्या तरी पहिल्यापासूनची सवय तर आहेच आहे. की सगळ्या गोष्टी समोरायत, पण एवढं- एवढं चांगलंय बघ पण कि सॅटर्डे, सं थंड असल ना की साफसफाई सगळं त्यांनीच करतो.
तेच ना.
त्यामु म मला एवढं काही वाटत नाही आठवडाभर जेवढं मी स्वयंपाक वगैरे मग तसं बाकीच काय असल पंखे पुुसाच असेल. किंवा ते झाडांचं असेल काय, आता आपण झाड फक्त लावून चालत नाही, पाणी घालून चालत नाही पण त्यांना त्यांची माती परत थोडीशी वरखाली काय म्हणतात करून घ्यावी लागते, खत वगैरे काय अस ल ते घालावं लागत म ते बाकीच सगळं ते करतात. सुट्टीच्या दिवशी दळणं वगैरे आणायचं वगैरे पण करायला असं म्हणजे आणून देतात वगैरे आता मुलगा झाल्यामुळे नाही ग काय होत.
मी सॅटर्डे, संडे जर ना सॅटर्डे, संडे तर माझा दिवसभर त्याच्यातच जातो. कारण कोणाला काम सांगायचं समोरची व्यक्ती ते बी दिवस सॅटर्डेला बी सुट्टी नसते. आणि संडेला बी सकाळून जाऊन येतात ऑफिस होताच समोर सकाळून जाऊन येतात दुपारून घरी मग त्यांना एक काम सांगायचं कंटाळा येतो नको.
नाही, ना एवढं नाहीये, म्हणजे मग काहीतर आणि कस महिन्यातून एकदाच डिमार्ट भरतो मग महिन्यातून कधी, दीड महिन्यात तून म तेव्हा पण कस मग सगळं. काय संपल्या काही नाही बघावा तर आपल्यालाच लागतं ना. आता सगळं लिस्ट काढायची गेलं तर आता सोबत जातय कधीतरी. नाही तर मग आता ह्या मुलगा राहील का नाही याच्या टेन्शन मध्ये मग जातच नाही मग तुम्हीच जावा.
हम्म
ते कॉल करत राहतेत ग पण सारखं हेच घेऊ का? तेच घेऊ का? म आपण सोबत गेलेलंच बरं पडतंय एकेकदा.
तेच ना.
काम हे आपलं काय -काय म्हणत चालू ते चालूच राहातंय.
घन लेडीजला काही पैसे लागतात नाही, जेंट्सला पण कळत नाही ना आपल्याला कोणी पैशे दिलेले राहिले आणि आपले पैशे असे खर्च होऊन जातात बरं लक्षात
अगं हो कळत ही नाही कुठे गेले? कारण आ आपल्याला काय परत डोकं पण लावावं लागतं अरे कुठे गेले? काय गेले कारण आपण पटकन काढून देत तो, आणि जर आता जीपे वगैरे आहे म्हणून काय वाटत नाही. जरा आपण हेिस्टित काढू शकतो
काही ना काही घेऊन येत शंभरची नोट तर लगेच जाते
ती तर कळतच नाहीये कधी कुठे जाते कारण आपल्याला ते दहा रप आणि आताची शंभर रुपये म्हणजे दहा रुपयेची पण किंमत कमीच झाली म्हणजे त्याच्यात
मी काल पोलीच तुझ्या तुला बोलली ना तिचा अभ्यास घेत होती ते झालं त्याच्यानंतर मी साडेसात वाजेपर्यंतचा अभ्यास घेतला बाहेर आली काहीच नाही म्हटलं आता काय करू मग ग त्यांना म्हटलं तू यांना खेळवा मी आली मी भाजीपाला घ्यायला गेली साडेसात वाजता
नकरी
मला घेऊन आली त्याच्यानंतर म्हणजे तरी बरच दूर येते तिथून घेऊन आली हो चालत जावं लागत गाडी यांची नसते आणि मी पण अजून जास्त गाडी राहात लावत नाही हे मला देतच नाही स्वसा
मग काय आता रहदारी पण वाढलीय ना लोक गाड्याने चालवत नाहीेत माहिती
आणि त्यां आमच्या कशा दोन गाड्या होत्या दोघी पण ऑफिसला जातात वेळ कुणालाच नाहीये माझ्याकडे गाडी द्यायचं म्हटलं चाललंय त्यांना म्हंटलं मग त्यांना म्हटलं द्या तुम्ही मला सवय पडू द्या तर जरा हाता घालून जाऊ द्या नेहमी नेहमी सगळ्या गोष्टी तुमच्यावर टेकून राहाव लागत
हम्म किंवा मुलं कधी इेतलंय तर सोडायची आणायची असतील ट्युशन ला मनात किंवा आता थोडे अजून मोठे होतील तेव्हा लावेलच
साडेसात वाजता आता घरी आली साडेसात पाच दहाच्या आसपास घरी आली एका साईडला पोळींचं पीठ भिजलं हा लगेच म्हणे मला खीर पाहिजे म्हणे ते सांगायला लागले मला खीर कर अरे म्हटलं आता खीर ला दूध पण आणलेलं नाही पण मग मी पटकन थोडशी बारीक तांदूळ होते ते शिजवले पटकन ती एका साइडला कुकरमध्येध्येच खीळ करून घेतली म्हणजे तांदळाची खीर शिजवून घेतलं आणि थोडं दूध टाकून फ्राय फ्रूटस वगैरे टाकून ती खीरजूला केली पोरांना टमाट्याची चटणी केली सासुसऱ्या सासऱ्यांना वांग्याची भाजी पोळी केलं किती वाजत नऊ वाजे र्यंत सगळे सा साडे नाही आठ साडेआठ ठ वाजपर्य जेवायला बसले होते आठ बघायला लागली साडेआठ वाजता जेव बसली एवढे मस
हो आपल्याला पटापटच करावं लागतं अगं तुला माहिती आहे का मी ऑफिस ला जात होते ना तर त्यावेेळेला म्हणजे माझा दीर्घ आी वगैरे राहतात तर त्यांनी जरी कॉल केला की मी येतोय आणि त्याच कस म्हण आ म्हणजे मी येतोय तर येतोय मग ते थांबत तस नाही मग एक एक आता आपण म्हंटलो ना थांब मी हे करतेय थांबा थांबा हो तर चालेल होठं चालू नाही सांबणार घहीच नाही नाही मला जायचंय मला जायचंय त्याच्या मन आत आणि असं ऑफिसमधन आलं की लगेचच असं स्वयपाक वगैरे करायला लागायच जेणेकरून आलेगी खा लागे तर पळायच लगे गा
हो ना
थांबतच नाही कारण त्यांचं दुकान आहे ना मग इकड मार्केटला वगैरे सगळे खरेदी अस को सा दोन महिन्यातन तीन महिन्यातन जसं माल संपेल तसं इथं येऊन खरेदी करतात ना
हम् हं
मग त्यांचं असं असतं आणि आपण किती वेळेस सांगितलं ना तुम्ही दोन तीन तास आधी कॉल करा तरी मला म्हणजे थोडंफार तयारी किंवा काय असेल नसेल आपण जाऊन आणू शकतो ना, हो हो चाल हो करू हो बाय.